हा बोला हम् हो झालं ना कालच होत मस्त झालं छान झालं लग्न हो.
हा गेले का पाहुणे मंडळी.
हो. रात्रीच गेले, काय आज सकाळी गेले. करायची इच्छा नव्हती आज असं वाटलं तर आरामच करू. पर म्हटलं नको काॅल पूर्ण करु. करून घेऊ आज. हम्मम वेळ तेच ना वेळेवर झालं म्हणजे बरं असताना.
हा तुमच्याकडे किती दिवसाचं असतं मग लग्न?
आमच्याकडे. भरपूर म्हणजे महिन्यापासून आधीच अ खरेदी शॉपिंग छोटे छोटे ना ते चार पाच दिवसापासन राहत मग हा चार पाच दिवसापासन म्हणजे ज्या ज्या दिवशी पुऱ्यांचं भाज न्याच काम काम असतं ना. तेव्हापासून चालू होऊन जात आणि पुऱ्या कसं होल लग्नाचे चार पाच दिवस आधी हे करतात ना मत्ेवच पुऱ्या झाल्या का मग तेव्हा त्याच दिवशी जाता राहून घ्यायचं
ह आमच्याकड पण हा म्हणजे अ दो आमच्याकड कसं असतं दोन तीन दिवसाचं असतं म्हणजे आमच्याकड जेव्हा लग्नाची सुरुवात होते तेव्हा आमच्या इकड हे राहतात वर म्हणतात त्यांना म्हणजे अ ते माणसं असतात म्हणजे पाच जोडपे असतात त्यांना असं म्हणजे नाही का असं घुमरू वगैरे बांधत कमरेला आणि अे काठी असते त्याला लिंबू टोचतात त्यांना वर बनवतात आणि त्यांना नाचवतात आणि मग त्यांची पूजा वगैरे करतात आणि त्याच्या तेव्हापासून मग ते हे सुरु होत मग आमच्या इकड मांडव असतो म्हणजे जे गावात भाऊकीचे घर असतात ना त्यांच्या घरी जाऊन ते असं लिंबाचे आपलं लिंबाचे म्हणते आंब पान असतात ना ते जाऊन त्यांच्या दारात लाव कि म्हणजे अ हा मांडव टाकायचं म्हणतात त्यांना म्हणजे आम हा आमच्या घरी तुम्हाला म्हणजे आमंत्रण येतो असं म्हणून ते बैलगाडी वगैरे वरती तो मांडव निघतो पूर्ण गावातले लोक जमा होतात ते नाचतात वगैरे चौकात खूप छान वाटत हो हो मग ते आमच्या इथ हा हळदीच्या दिवशी होत ते सकाळी मग त्या दिवशी हा पूर्णाचा स्वयंपाक असतो मग नंतर ज्याच्या हात हाची हळद असते ना जोडप्याच्या हाताची त्याला ब्राह्मणाच्या घरी देवता घ्यायला पाठवतात त्यास एक चादर असते ते चार लोक धरतात आणि मध्ये अस काठी धरून
हा हा हो का नाही आमच्याकड नाही बर का असं एवढं काही
हो का आमच्याकडं मआमच्या इकड ना खानदेश मध्ये हळद म्हणजे खूप म्हणजे मोठी असते लग्नापेक्षा खूप जास्त मजा येते हळदीला
हम्म
इतक नाचतात ते बारा पावली वगैरे खूप नाचतात एक एक दोन दोन वाजून जातात रात्रीची परत आमच्या इकड अ ्री हळदीच्या दिवशी पहिले देवांचं लग्न लावता आमच्या इकडे हा अशी खाट असते खाट वरती आपले देव अस ज्यांच्याकडे खंडेराव असले खंडेराव परत ते असे सगळे देव ते खाटीवर टाकतात किंवा नवरदेव असल नवरी असली ज्यांच्याकड लग्न आहे तर मग ते असे लोक भाऊी भाऊ बंकीेचे सगळे आजूबाजू बसतात आणि त्या देवांच लग ात अ वरे टाकतात आणि त्याच्यांतर जे हसायचे लागतात म्हणजे हसायचे ना जस पाहुणे राहिले जजू वगरे आपण अस म्हणतो ना किंवा नातं राहिलं तर मग ते देवांची अशी घसोडी त्या खाटीला बांधलेली. आणि त्याच्यात मग ते अ अस हे होत म्हणजेअ आ कोणाची म्हणून हा खूप मज्जा येते.
नाही आमच्याकडनं नस तेवढं काही.
हो खूप म्हणजे इतकं मस् ती करतात नाही खरं का म्हणजे हसायचं नातं असतं ना दिर भाऊजाई वगैरे हो देवांचं लग्न लागत वगैरे हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पावलं पावली वेगवेगळी पद्धत आहे लग्न म्हणा ही म्हणा प्रत्येकाचच असं छान असं काहीतरी नवीन नवीन ने
ज्याची त्याची वेगळीवेेगळी पद्धत. हम्. हम्म. मग आता तुमच्याकडे जातं वगैरे रावता ना गाणे बिनी म्हणता ना?
हो हो ह ते अ जेव्हा ते लग्नाच्या.... खांजोऱ्या वगैरे बनवतात तेव्हा... किंवा मग ते लग्नाच जेव्हा गहू तांदूळ निवडायला सगळ्या बाया येतात अं भाऊबनकीच्या गल्लीमधल्या वगैरे ते गाणे वगैरे म्हणतात. हळद फोडायचा हळद खांडायचा पण कार्यक्रम असतो आमच्या इकडे....
असतो ना हळदीच्या दिवशी सकाळी ना...
सकाळी आणि परत ते बाया... ते बांगड्या वगैरे भरायचा तो पण कार्यक्रम करतात हम्म... छान वाटतं आपल्या इकडची पद्धत म्हणजे महाराष्ट्रामधली आणि आम्हाला नाही वाटत कि दुसऱ्यायाच्या तेवढं काही राहत असेल असं....
पण मग हळूहळू ही पद्धत पण जशी काही कमी होइ.. देऊ
हा काही काही हो काही काही तस एक... एका दिवसात पण लग्न....
हा सगळे एकादवशी.... करता नाऊ... हा....
अजून पण जे आधी सारखं आहे ना तेच धरून चालतात.... आणि ते पाहिजे तस कस छान वाटत... ना पुढच्या पिढीला आपण कळेल आपण असं करू तर..
हम्म आता जे पहिल्या बायांना जे... जुने गाणी येत होते तिथ.. म्हणायच्या बघा ते आत्ताच्या बायकांना येणार आहे का तस... सुमता...
हा तेच ना आमच्या इकडं म्हणजे... माझ्या... चुलत सासवा वगैरे आहेत ना त्यांनी ज्या म्हणजे अ... आजल सासवा होत्या ना म्हणजे आजी सासू वगैरे त्यांच्याकडून ते सगळी पद्धत अशी.... अ वहीवरती लिहून घेतली परत ते कुठले गाणं... कोणत्या वेळेस म्हणायचं ते पण लिहून ठेवलेलेत...
हो का पण मग ती गाणं थोडी पाठ असेल का ओ त्याना नाही नाही गा हा बघून म्हणावं लागणार आहे ती...
हा बघून म्हणायचं.
आम्हाला तेच करावा लागणार आहे मग
हा आमच्या भाऊ गुगीत पण आता एक दोनच म्हाताऱ्या राहिलेल्यात त्यांच पण पण आता काही खरं नाही वय झालंय तर
हा आमच्या पण बर का आमच्यातच हा आमची पण एक आहे ना आजच. सासू तिचं खूप वय झालं पण तिला भरपूर गाणी येतात आता या लग्न त्त्यावेळी तीच म्हणत होती गाणी
हा.
हम्म हम्. जुन्या बायकांचे कस काय लक्षात राहत होते. त काय म्हणतीती गाणी
हा ना? अहो ते होते ते लग्न पण म्हणजे अस आणि एवढ डी जे वगैरेची सोय नसायची लोकांना मग असं हे करमणूक म्हणून मग ते सोय असायची तोंडाने गाणे म्हणायचे वगैरे म्हणून ते पाठवून जायचे आता हा आता लोकांना कंटाळा येतो सांगता बंद आहे ना डी जे लावा बँड लावा अस करतात.
होता ना मग तेनी ना काय केलं होतं. लवकर दळून घेतलं होत म्हणजे सात वाजताच. बायांना बोलून नि जळून घेतलं. आणि पण त्याच्या नंतर जेवण झाले आणि मेहंदीचा कार्यक्रम चालू झाला. आणि मग त्याच्यात नाही डीझी पण आणल आता काही नासायच होत काही ना जना मेंदी कााच होती त्यांन मेंदी झाली. तरी पण घरी यायला आ अकरा वाजले तेे लवकर निघून आलो आम्ही डी जे चालूच होत.
हम्म खूप थकून जात माणूस लग्न वगैरे असलं सगळं आवरावं लागतं परत
आणि आता कस शक्यतो लसला लग्न राहता ना त्या
हा आमच्या गावाकड जास्त करून घरीच असत ात म्हणजे अंगण वगैरे मोठमोठे असतात मोठा मांडव वगैरे टाकलेला असतो ज्याच्याकड तशी सोय नसणे का मग ते ठेवतात लॉन्स वगैरेला किंवा मग जस हा वर पक्षाची जर मागणी हा वर पक्ष मागणी असली तर म ठेवाला
इथं पण जागा होती पण तरी त्यांनी लाच ठेवलं
हा आमच्या इकड म्हणजे अ म्हणजे पैसे वाले अस कोणी पण असो म जो त त्या याच्यानुसार अस ते स्टेज वगैरे सग सेट बांधतात याचा मांडवचा आणि गावातच करतात मग काय अस
ब ना हम्म हम्म आणि लॉन्सला कसं हो म्हणजे सगळं असं असं तोडून दिलेलं असतं मग आपल्याला काय करावं लागत
हा ते आहे ते त्याचा एक फायदा आहे.
तसं घरी आपल्याला करावंच लागतं ना. माणसं लावून. हम्म. आणि आहे काही काही ते भाऊ पण कसे आता आम्ही एकदम जवळचे होतो त्याच्यामुळे आम्ही करत होतो. तेच थोडे लांबचे असले तर ते काहीच करते नाही.
हम्म ते तर आहे.
तस दमावं लागतं ना.
हां. तसं असलं तर मग हे लॉन्सला परवडतं मग. लोकं राहिले ते काम काम करायला हातबोट लावाय राहील, तर काही कार्य घरी करायला पण काही वाटत नाही.
हम्म. मग मेहंदीच्या दिवशी आचारीच ठेवला होता त्यांनी स्वय. बघायला. आम्ही फक्त चपात्या बनवल्या हो त्यापण चपात्या भरपूर होत्या ओ, दोनशे एक चपाती. त्यांनी लाटल्या होत्या. तिघी चौघींनी हो. म्हणजे पाच वाजेपसून बस लो होतो. आठ वाजेपर्यंत चपात्याच बनवत होतो.
बापरे.
हा मग नाही तिथं आम्ही हळदीच्या दिवशी ते काढल्यावर मेहंदी लावायला सुद्धा जमलं नाही. घरचं लग्न असं हा. तेच ना मग हळद दळायची मग आम्ही मेहंदी लावली दुपारी. मग काय एक तास ठेवली परत धुऊन टाकली, कारण वाढायचं होतं. चपात्या बनवायच्या होत्या. माणसं होते ना जेवायला, मग टाकले हात धुवून सगळ्यांनी. मिलखालो कामाला परत.
असंल काय? थकल्यासारखं होतं पण लग्न म्हंटलं का. बरं चालेल चला झालं का आपला वेळ?
हो चला मग तुमच्याशी बोलून छान वाटलं आराम करून घ्या आता
चला बाय हो बा ह